हा. आता तुमचं पण होऊन जाईल पूर्ण कदाचित.
हा, एक तुम्ही आता परत कुणाला पण केला ना एका व्यक्तीला पाच पाच करायचं.
हा. पण लोकांना वेळ तर पाहिजे ना?
वेळ काय दोन दोन मिनिट बोलायला, होय एके काणा नसतोय घ्या.
हा हा ते पण आहे काही काही लोक वेळ पण देत नाही ना. म्हणतात मी इथेय मी तिथे मी बाहेर आहे.
हो.
दोन दोन मिनिट पण होऊन जातं का कदाचित.
हा चालते दोन दोन तीन तीन मिनिट बोलून कट करायचं. म आणि परत करायचं. म्हणजे होताय लगे.
बरं होऊन झाले अर हे हे पाच टास्क झाले ना पूर्ण मग दुसरा टास्क नवीन टास्क भेटेल ना.
हा तुम्ही आता किती टास्क केलता तुम्हाना किती पेमेंट आलत कार्या मध्ये.
तर पाचशे रुपये.
हा.
ते स्टोरी बेरीज ते टास्क अस
हा कथा हा केले की, कथा होती ति वाचून दाखवायचं तेवमंच.
हा
पहिला आता चांगलं होती आत्ताच हे काय कॉलिंग चालू आहे
तुम्ही कोणते कोणते केले टास्क
कथा होती फक्त हे वाच चून दाख वायच होत एक दोन असं किती दहा बारा कथा होती ते वाच
हा मग त्याच्यानंतर
मग आणि काय
म्हणजे फोन फोन फ्रेंडच्या अगोदर काय होता.
ते माहिती सांगायचं काय तर होतं वाटत आपलं माहिती
हा हा ह मग नंतर हा कॉलिंग च सुरू झालं ना.
हा
अच्छा, म्हणजे मी पण तिथपर्यंतच होते.
हा तुम्हाला कोण जॉईन केलं मग या ग्रुप मध्ये?
तुम्ही कश्या जॉईन झाल्या?
माझी फ्रेंन्ड न मला जॉईन केली यावर.
मला पण ती एक बाई होती. मी तिला कॉल केला होता ना जी पुण्याची होती.
हा हा
त्यांने मला जॉईन केला मी म्हणजे,
म्हणजे हा कॉल वरती नाही कार्या एप तुम्ही म्हणजे पहिला स्टार्ट टींग कसं घेत ला म्हणजे कोण आहे. हे सांगित ल काय तुम्हाला
नाही ते तिने मला प्रश्न विचारलेला ना कि गॅस बद्दल, दैनंदिन जीवन बद्दल, कुटुंब व्यवस्था बद्दल,
हा मला पण तेन च विचारलेली पुण्याची रुपाली होती काय रुपाली हं पण ती एका व्यक्तीला पाच कॉल करणार होती. तर मग तुम्हाला केली नाही पाच कॉल?
हम् नाही. तिच्याशी माझ दोनच दोनच कॉल झाल्यात.
हा मला पाच तिन मला पाच कॉल केली मग मी तिला पाच कॉल केली. ते मग आमच दोघांच तेच झालंत मग माझं.
तुमचे झाले ते.
हा तिच्या बरोबर एवढच पाच कॉल झालेत मग एक कॉल केलं ती उचली नाही मग ते एक पडतंय तसच.
हम् हम् चांगलय ठीक आहे आता मला तुम्ही फोन करा म्हणजे माझ्या एक होईल तीन मिनट झाले ना
नाई फस पहिला कॉलये यो आणि पाच मिनिट काय तर बोलायच
ते म्हणत बोलायचंस का
फर्स्ट कॉल ला दहा मिनिट तरी बोलावं लागत म नंतर नं मग नंतर नंतर दोन दोन मिनिट बोलायचं चार कॉल वर म्हणजे होत्यात पाच कॉल
स तुम्हाला सांगत होते ना आधी
हो तुम्ही आधी म्हटला खरं ते पहिला कॉल एवढंच दहा मिनिटात बोलायचं नंतर दोन दोन मिनिट
मग तेच तर मी तुम्हाला सांगत होते की दहा मिनट तो हुद्या पूर्ण मग आपण हहम्म करू
दहा मिनिट बोल तर आपआप कट होतं वय ते
हा ते आपाप कट होत मी तुम्हाला ते च सांगत होते की दहा मिनिटाला बोलू आपण मग कॉल कट होऊून जाईल
कट नाही होत ते आपण पण कट करायचं असत
हम्म हम्म हम्म अच्छा असं पण असतं ग
हो
बाकी सांगा तुम्ही काय
तुम्ही कुठं कॉलेज केलाय नाशिक मध्येच
नाही मी मुंबईमध्येध्ये गेलाय
मग आता पुढं काय करणारा
पुढे बघू आता जॉब जॉब बघते
हा
हम्म तुम्ही काय करता सध्या
मी आता घरातच आहे आता ग्रॅज्युएशन कमप्लीट झालं आता एमकॉम ला टाकले ऍडमिशन
अच्छा कशातून ग्रॅज्युएशन केला ब
कान
अछ अकाउट म न केला का तुमच्या इकडेच केलं का.
नाही इचलकरंजीत
अच्छा तुम्ही पण पुण्याच्याच आहे का?
दत्तवाड चेईकड कोलपूरीकड
हा हा हा
तुम्ही इकडं कधी आला न ल याबाग
हं नाही मी तिकडे कधी च नाही आले.
हा वाडी वेगैरे
तिकडे मी कधीच गेले अ म्हणजे एकदा परिक्षा होते अमरावती पर्यंतच गेले मी. एवढं लाब नाही गेले.
हा तुम्ही कुठे कुठे फिरलाय मग मुंबई एवढंच जवळ की लांब हा जवळ की लांब आहे. नाशिक हा
नाही म ला राहायची ना. हम तेस हम्म
तुमच्या घरात किती जण आहेसा मग ह
मी, माझ्या बहिणी, माझी मम्मी, आम्ही सहा जण सहा
हा
ह सगळ तुम्ही किती जण आहेत घरात
आणि पाच जण आहे.
हम्
आजी मम्मी पप्पा दादा आणि मी
अच्छा म्हणजे तुम्ही एकटीच मुलगी आहात.
हो
बरं यारं
हा बर का.
खूप लाडवत असतील ना तुमचे
होतात कि तुमचे पण होत असतील ना
हो त्यात ना पण कस एक मुलगी असल्यावर काहीतरी फरक असतो ना
हो तस काय नाही आपल्याला वाटत ते तस सगळं एकच
हा का तुमचे घरचे काय करतात तुमचे पप्पा काय करतात
शेती करता
हा
हम्म
मग तुमचं घर शेतीवर हा नाही माझा भाऊ पण आहे ना
हा
हा अच्छा झाले मॅ पा दहा मिनिट झा सात मिनटं झाले
हा
हता खर
आणि थोडं होळ देखील ांबा मग कट करून लावतो ते परत
नका मी लावते तुम्हाला आता आता मी थो अ अ थोड्या वेळाने करेन मी तुम्हाला फोन सध मला हे आहे ना जे होते आणिलाते
हा
मवी